हॅलो
हा काय करते झालं का चहा पाणी - हो आत्ताच चहा पाणी झालं आता मला लावा म्हलं तुला फोन म्हणलं.
काय चाललंय आणि -
काय नाही बसले होते आत्ता चहा पाणी झालं आलेवरती लावती तू काय करतीय.
काय नाही बघा आंब्यांच्या झाडाच कलम करायचं आता पावसाळा चालू होईल ना.
अरे वा बर आहे चांगलं आहे आयडिया - शेत वगैरे असा ना शेतामध्ये वगैरे पण थोडं कलम वगैरे तयार करून हम्म -
शेतात कलम कर शेतात लावणार म्हणजे पुढे जरा जागा आहे आमच्या घरापासून मग आमची जागा आहे त्यामुळे आम्हाला तिथे लावता येते. इथ खालीतेवढं फक्त आंब्याचं वगैरे झाड लागणार वर जरा फुलांची वगैरे लावायची चालल्यात! ते जास्वंदाचे वगैरे आपण ते ह्याच्यात न आणत नाही फुलांचे कुंड्या वगैरे - रेडी
आता पावसाळ्याचे जरा भरपूर झाड विकायला येतातच म्हणा मला गुलाबाचे हिचे पण लावायचे. आता दोन तीन गुलाबाचे कलम घ्यायचे आहेत आणि शेतामध्ये पण मी मागच्या वर्षी तर वीस पंचवीस झाडं लावलत. आंब्याची आमच्या शेतामध्ये आम्ही पार्सल इथून नेले शेतामध्ये - ओळीन आता कलम लागलं आता या वर्षी इतकी छान आंब्याची झाडं लागलीत आमच्या गावाकडे - हो
नाही झाड बरं पडतात ना लावली स्वतःचे असल की - काहीतरी स्वतःचा छंद असावा ना आणि -
नारळी झाडं पण किती आहेत नारळ झाड काजूची झाडं आंब्याची झाडं -
सगळ हाय इकडं फक्त कसं त्याची निगा राखयला लागते ना आपल्याला निगाार राखाय होत नाही जास्त -
नाही हो ते पण आहे पा - त्यामुळे आडतय आमचं सगळं नाही हां नाही त आम्ही काय करतो म्हणूनच - पावसाळ्यात लावले पावसाळ्यात कसं वरून सतत पाऊस चालू राहतो त्यामुळे मग ते पटकन कलम लागून जात्यात. मी वीस पंचवीस कलम पाठवले या मागच्या वेळीस माती वगैरे आणली आम्याशी शेतातून - आणि असे छोटे -छोटे कुंड्या तयार केल्याात त्याच्यामध्ये कोय वगैरे टाकून देलते त्या मस्त कलम फुटल्या होत्या छान! आता अजून एकदा लावावं म्हटलं बरं झालं छान आयडिया सांगितलीस तू तुमच्या समोरच जागा आहे काय लावायला.
हो थोडी जागा आहे आणि कस आहे रस्ता अजून म्हणजे जागा - थोडी सोडून पाच का सहा फुट सोडून पुढच्यातून रस्ता तयार होणार आहे मग आपले पाच फुट एवढ्या जागेमध्ये - झाड लागत.
हो भरपूर आहे उलटत तर की - हां- हां छान आणि पुन्हा थोडं तेवढंच मोठं झाड झालं की आपल्याच होती फळं खायला होईल.
आपल्याला बी होत्यात सावलीसाठी म - महत्वाच म्हणजे बर पडतय ना असं कसं होतय आता एवढा उकाडा पडलाय. उन्हाळा पडलाय की त्यांना नको वाटते या वर्षी उन्हाळ्याचा आम्हाला भरपूर त्रास झाला ना! घरात कस अस किती कंटिन्यू - न्यू फॅन वगैरे किंवा एसी लावाच चालूच हाय कुलर वगैरे नाही लावला तर - घरात बसूच वाटत नाही एवढ उकडत होत मग जरा जवळत असत. कस जरा मोठ जरी झालं आपल्याला तिथ बसायला खुर्ची टाकून बसा - आता तरी येईल ना! दिवसाच ते साठी आणि आता वर कसे फुलांचे - घराात खाली फुलांची झाड लावली की नाही बायका एक मी फुल ठेवत नाही सकाळी बिनां आंघोळीच येतात देवाला फुल - काढून येण्यासाठी..
हम्म हम्म हम्म हम्म.
फुल सगण येतं त्यामुळे वरच लावायच म्हटलं ग टेरेस वर जागा भरपूर आहे. मग टेरेस वर कस मम्मीनी सगळ्या कोंड्या ठेवले आहे त बऱ्यापैकी आता कसं लावलेली आहे थोडी.. फार राहिल्यात ते हॉस्टर वगैरे असते तरण ते लावायचं राहिले. गुलाबाच चिनी गुलाब परत..
होय मला गुलाबाचे खूप आवडतं गुलाब मग.. हे दोन मीमच घेत पावसाळ्या येतात आमच्या इकडे विकायला गुलाब.. व आपण ते असे बटन बटन गुला पण छोट छोट फार छान असतात बघ. ते पण झाड खूप सुंदर असतात लाल फुलांचे हे घ्यायचे आणि.. मला असं कश शरी ऑरेंज कलर एक राहं बघ ते पण खूप..
हा या्या वर्षी उन्हाळ्यात सुद्धा आमच्या मोगराला एवढी फुलं होती की रोज गजराते.. त्यासला म मम्मीला. रोज गजरा हो मोगऱ्याची दोन झाडं आहेत ती नुसती म्हणजे एक जरी.. फुल तुम्ही काढला आणि शेजारची येणार जाणारऱ्या बायका काढून द्या लागल्या. रोज फुलं का निघ त्याला एवढी एवढं फुलं लागली त्याला पाणी थोडं थोडं थोडं रोज.. खायला लागत होत उन्हा्यात पण हा फुलं भरपूर लागतात त्या मोगऱ्याला पावसाळ्यातच तेवढं.. जरा कस आपलं पाणी घातलं चालतं ना. त्यामुळं तुमचानी काय चाललंय मग.
अजून काही नाही आता हेच आता आता काल कपडा आणला ग एक विकत हचा खोळी शिवाय.. म्हण थोडस उशीचे पिलो क.. काल एक कपडा आणून घेतला आता मशीन घ ना..
हा हा.
पि लोवर वगैरे तेवढंच कस आपल्याला पण ते शिवण्याचे पण आनंद हटतो आण.. थो जास्त कपडा येतो नाही तर मग पिलो कवर वगैरे महाग खूप आहेत आमच्या इकडे. त्यामुळे मग हे घ हम् माझ्या मावशीने घेत.. की मला आज साडी कलांजली साडी घ्यायला लावली मी आज पहि तिकडं तुमच्या तिकडे खूप स्वस्त ड्र साड्या.. त्या गांधीनगरला. आज घेतली बघ तिला मी आता मागाशी फोन पे केले तर ती मला म्हणली कलंंजली साडी घ्यायची का तुला.. थ फारसोचत हजार रुपयात बसली काु्हाला.
ह.. हम्म तुम्ही ड्रेस शिवाय घेतलेला काय झालं?
ड्रेस तर चालू आहे आता काय अर्ध अर्धा झारा अर्धा राहिलाय हेच.. हे पण चालू आहे ना माझं वस्त्रमाळीचं काम पण ते करणं चालू आहे. त्याच्यामुळे वेळच भेटत नाही अं करायला हो ना सकाळी कशी नाशत्याची डब्याची.. त्याची गडबड राहते.
हा.
आता वेळ भेटला की दुपारी मग मी माझं माझं चालू ठ होते हे वस्त्रमाळी करायच्या. पुन्हा मग ते दोन तीन दिवसात कं्प्लीट करून द्यावं लागतं ना मला त्यांना. त्यामुळे वेळच भटत नाही फक्त आता हे काल बाहेर मार.. गेलेली ते कपड आणला मग आता म्ह खोळी वगैरे शिवा म्हंटलं आता... फॅशन डिझानंगचणता चाललंय माी मैत्री शेजारची ति ऍडमिशन घेतलंय म्हणे तुम्हाला घ्यायच.. विचारू माझा मुला थोा लहान पडण राहि मुलं करायचं नाही तर फॅशन डिझनिंगण... ल क दिखो स्कोप आहे.
म्हणजे आता बाहेर कुठे गेयला असगंतर रेट चाललाय सध्या.. साडीचा ड्रेस शिवायला चांपलं तर नाहीटला सर पाचे सहाशे रुये..
आमच्याकडे हजार रुपये आहेत. पूर्ण डिझईन वाढवली की जास्तच मग रेट घेतात आणि ब्लाउजच नसती तीनशे चारशे रुपयेिई झाली आमच्याकडे
हो महाग झाले पिकोफॉल पिकोफॉल शिकल तरी सतत शंभर रुपया तर मिळायला लागे
हा आता पिको फालतो क सोप्पा आहे उलट ती मशीन घेतली तर मत पिकोफल करायला सोपं पण जातं आणि त्याच्या काही जास्त अवघड नाही ब्लाउ थोडा अवघडे शिवायला
पण आता पिकोफोनला सुद्धा तुम्हाला सांगावलं की पैसे भरपूर घ्याय लागले ते नाही नाही मला तर एका एका साडी एका साडीला शंभर रुपये त्यांनी घेतले
घेतात घेतात शंभर रुपये आता माझी आत्त्याची मुलगी करते ना हम्म आमची आत्त्याची मुलगी ना तिने स्वतः फॅशन डिझानिंग केले तिने स्वतःच बुटीक टाक आता आपला पिको फॉल करण्यापून तिच्या हातातली बायक आहेत मस्त तर तिनं असं फॉलो आपण आपले हे जसे म्हटलं तसे वन पीस तिच्याकडे असे डिझाईन आहेत कॅटलॉगचे कॅटलॉग त्या आप् शिक्ष नापेक्षा खुप पैसा हाय आपव बुटीक तर चालू करू शकत आप आपलं स्वतःच सर्टिफिकेट वगैरे राहत हा मग त्याच्या मस्ती म्हणे तू पण कर म्हणे याच्यात खूप मोठं आहे आणि माझं कसं थोडं आध ड्रेस डिझायनिंगचा कोर्स झाला आहे आयटीआय त्याच्यामुळे मला सोपं जाईलणते ति नां मग मला हे करायचं आता थोडा मोठा पण झाला क का आ माझं चालू आहेता मी पण बघते आता प्रयत्नातच मी त्या पण आता कर घ्यायचंय मला ऍडमिशन फॅशन डिझायनिंग ला आता
फॅशन डझाईिंग केलं क तुम्च छोटसं बुटिक लू करा
हम्म तू पण कर आता तुला पण आवड असेल तर कर थोडं मशीनची आवड
मशीनची आवड म्हणजे कसं मम्मीला आमच्या आवडत नाही मी शिवलेला
हो
म्हणे आम्ही पण एवढं शिक्षण घेऊन काय केलं नाही आम्ही करतोयस ना तू कशाला म मम्मीच असं होत की कंबर आणि पाय खूप दुखून येतात कम तेच कमरेचा त्रास होतोय चालू म्हणते आणि ते आता कसं ते हाईट भरपूर असल्यामुळे आधीच ऑलरेडी जरास काय वज वगैरे उचल तर माझी कंबर लगेच दुखून येती
हो बरोबर आहे आता वरचेर होत पण ना आईचं पण आता वय थोडं असेलच ना
आईचं वय माझं नाही म्हणा पंचेचाळीस झालं
हा नाही बाई होत नाही ग बा तेशी ओलांडली की संपलं स सध्या तर आता त्या प्रॉब्लेम चालू आहे.
मग त्यामुळेच त नको म्हणा लागली या
हम्म नाही मला मशीनची आवड लहान हम् हम्म आतापासून काय नाही ग पण आता पण पहिल्यापासून पण त्यांनी कामं वगैरे कष्ट केलेले राहत पाथ यामुळे पण थोडस पा
ते पण झालंच आणि मशिनीवर बसून बसून मधेय पोट सुटतंय नसते एका ठिकाणी बसून खाली बसले ति कस होत होत कि मंडपाची शिलाई आ ती मंडपाची शिलाई शिवतून आपल्या वरचे म हे असते लग्नात वगैरे मंडपाचे गै मग घातले डिझाईन वेगवेगळयातल शिव देतिल मग ते कस व्हायचं हा तिला लागोपाठ शिलाई गणपती वगैरे असल्या तर मग तिला जेवली की मशिनीवरस बसायचं ना त ती म्हणे पोट किती सुटलंय तिचं. त्यामुळे नको म्हणते नको वाटत म्हणते आणि ते उग च बस एका ठिकाणी बसून बसून बस तिला त्रास पण व्हाय लागला पाय वगैर
सुजायला लागले आणि ते कसं आता वरचेवर होतच नाही आपण पण हे आपण पण करू शकतो उलन मॅट उलन चे मॅट पण आता नवीन नवीन आता परत बघ आज-कालयुट्युब ला ऊलनचे मॅट बनवायचे आहे आता डाआपण कम श शकतो आ गणपतीन म्हणतात खा त्या कमळाच्या आकाराचीशी पानं तयार करायची कपड्याची पानं तयार करून आपण ते मस्त कमळ तयार करू शकतो. कपड्याचा माझी मैत्रिणीं ते एकडजन विकली इथे मागच्या दुकानामध्ये यशोदा अशी मस्त कमळ शिवलेत. दहा बारा आणलं ते मी पण त्यािच्याकड एक घेतलं विकत त्याच्यात मी गणपती बसवते. इतका सुंदर आहे ना कमळसन कमळासन उलनमॅट पुन्हा आपलं तुमचं ते साडीचे पाय पुसणे वगैरे हे पण शिऊन करतात ना बायका बरच घरात बसून बिझनेस
होय. सध्याच्याला बाबा भरपूर काय काय चाललेय करायचं
करतात बयी तेवढं सगळं होत हडल त्यां घरातलं करून
ते मायक्रोवेरचा आरसा वगैरे असतो माहितीय का आपण त्याच तोरण वगैरे बनवतो ग गणपती वगैरे मी ते बनवाय शिकले आता आपल्या दहावी नंतर ना लॉकडाऊन महटलं त्या लॉकडाऊन बसून मग ते सगळं शिकल्या मला येतं ते सगळं हा आणि मी घरात ह आरसा माझं एकच त्यांच्याडं डिझाईन शिकायला गेले एकच डिझाईन त्यांच्याकडनं शिकले. ते मी काय तोरण शिकल आणि बाकीच आरश्याच मी बनवलं परत ते आपण ते हे ठेवणार हा तसलं बनवलं ते आपण ठेव
आपल्या बघ मी संक्रांतीला वगैरे वापरते ताटावरचं झाकायच माझ फार छान झालंले आरशे वगैरे मिरर वगै
त्याच सांग त्याच नाही मायक्रोवायरच म्हणते मी मायक्रोवायरच ते तुम्ही म्हणतायसा कानी ते ह ज ते वेगळं तर मायक्रोवरचं मायक्रोवरचं कसं हा
हम्म त्याचा म्हणजे जाड दोरा राहतो माहिती मला मायक्रम मायक्रमचा झुला बनवतात गणपती बनवतात आरश्याच बनवतात.
त्या आरश्याच एक बनवलंय आणि ते किचच्या किल्ल्या ठेवायला
चाबयान ठेवायच माझं ते नॅपकिन वगैरे अडकवायचे मस्त आहे ते पण
तसल बसून बसून मी लॉकडाऊन मध्ये शिकले.
हम्म छान आहे कि मग उलट नवीन शिकण्यात आला हा
शिकण्यात आलंय फक्त कस आहे त्याचा काय उपयोगच म्हण असं म्हणज बिझनेस कराव म्हणावं तर त्याचं करण्यासाठी कसं माणूसबळ पण लागतय ना?
हम्म. माणूस बळ लागतं कोणी समोरच घेणार पाहिजे, तसं आवडलं पाहिजे पण आपण दुकानात मार्केटिंग करू शकतो त्याची.
मेन म्हणजे आता कसं झालंय, लग्नात वगैरे बऱ्यापैकी तर माणसांचं ठेवायचं पण ते बंद झालय, आधी कसं असायच लग्नात ह्याला आपण देत नाही पोरगी बर काय म्हणतात त्याला? ते भांडी वगैरे दिलेलं काय काय म्हण हा रु रुखवतावर पहिला ठेवायचेत ना आता रुखवतावर कुठे ठेवत्यात त्यांनी बंद केलं सगळं मला तर एकच झालं मी एवढं केले म्हटलं नंतर माझं मत रुखवतावर वगैरे जात असत, तर मग म मला बरं झालं असतं पण ते काही जातच नाही.
हम्म. नाही मी पण बनवलेलं तस माझा कोतावरती झुला बनवलेला होता, आरशाच बनवलेलं होत आणि ते ताटावरच केलेलं होतं कोणी पहिलं उलन खूप बनवायच आता उलन बंद झाला मायक्रोमच आलय.
होय.
मक्का.
चांगलंय घ्या.
तू पण बनवून ठेवाता रुकवतासाठी काही काही.
हो नाही बनवणारच आहे, पण आता सध्या चला मी थांबलं थोड दिवस म्हणजे आरश्याच वगैरे बनवलं आरसा वगैर फुटतो नाओ. आपण ठेवून ठेवून तरी आणि कोठ ठेवायचं म्हणलं कि त्याला लई जपून ठेवा ला अजून काय नाही, जेव्हा त्याला पोरग वगैरे बघाय चालू झालं आपल पस पडल की बनवून टाकायचं काही नाही एका दिवसात सुद्धा ते बनवता येत मी एका दिवसात सगळं बनवलेलं आहे ते?
होय. अरे वा.
हात माझा पटपट वळत म्हणजे मला ते हातात बसले आता मी असं राहिलेलं पण काय तर, काय तर, काय तर कर तुझं असलं ब्रेसलेट वगैरे तशी मी भरपूर बनवलेली होती म्हणजे आपल्याला फ्रेंडशिप डे ला कसं पण हे बनतो फ्रेंडशिप डे चा दौरा बनतो मी त्या जागी ते बनवायचे सगळ्यांसाठी. पूर्ण ग्रुप साठी मी बनवाय